अरे तुझं राहतच कुठे तु.
राहतो राजापुरला.
राजापुरमध्ये कुठं?
राजापूर मध्ये इकडे नाणार म्हणून गाव आहे तिकडे. येऊन गेले का?
हा अरे येणार होतो आम्ही सगळे बॉइज ट्रीपला तिकडे काय असं बघ फिरण्यासारखं वगैरे काय.
फिरण्यासारखं भरपूर आहे आता माझ्याच घराच्या खाडी आहे म्हणजी चांगली. संध्याकाळचा व्यूव व्यूव चांगला असतो राजापूरमध्ये तुला तर फिरायचं झालं तर. तूधपापेश्वर आहे आता पावसाळ मान्सून जेवण ना तू .
हा हा मान्सून चीच.
दुधपापेश्वर काय सवथाळा. आणि असे आहेत एक दोन प्लेस सवत कडा फेमस आहे तसं म्हटलं तर.
हम् किती किलोमीटर? ज इथून आम्ही जवळ जवळ दहा जण असेल.
ताजापूर किती किलोमीटर आहे इथून.
हम् काय माहित नाही रे तुलाच माहित असेल.
हम् करत असेल. पंचवीस एक तरी असेल आणि तिथून दहा पंधरा असं किलोमीटर आहे ते साऊतकाडा.
राजापूर इथून पंचवीस किलोमीटर आहे.
हा आणि तिथून पंधरा किलोमीटर सावत कडा. हो .
आता
बत बघळ बा . अरे पंचवीस एकच किलोमीटर आहे वपवडीत.
हा. हा. हा.
तुम्ही कुठून डायरेक्ट कोल्हापूर वरून येणार?
हो. कोल्हापूर वरून येतोय.
डायरेक्ट गाड्याबिड्या घेऊन मग स्टे करणारयेत का इथे?
हां. स्टे पण करावा लागेल ना? दोन दिवस राहायच म्ह-
हॅलो.
दोन दिवस राहायच म्हणताय रे. हॅलो. हॅलो. दोन दिवस राहायच म्हणतायत. आणि, हॅलो.
हा. हा. बोल.
अरे तो, हॅलो. हॅलो. आवाज येतोय की?
येतोय. येतोय.
अरे, दोन- दोन दिवस राहायचे म्हणतायत बॉईज. आणि मग तिसऱ्या दिवशी रिटर्न.
हं. चा या मग. आम्ही राहतो. आम्ही आलो जाऊन. आता तुझ्याबरोबर यायचं असेल- तर येऊ मग. फ्रेंडला घेऊन येईन मी मग.
ला ना सगळे जाऊ. हम्म. कुठे कुठे गेला होता तुम्ही?
अर तेच पाहिलं जुत्ता पेसला जायचं.
हां.
तिथून मग डायरेक्ट सवत काढा.
हा. हा. हा.
आणि मग तुम्ही येताना मग इकडचे- अ -पण करू शकता वॉटर इकडे आपल्या आता तू राहतोस ना?
हा.
कॉलेजला येतोस ना? तिकडेन पण इिकडे म- असे आहेत ते पण करू शकतोस तू जाताना.
मनचे कसल प्लेस आहे? वॉटरफॉल आहे की?
वॉटर फॉलाय. त्याच्याच बाजूला एक दे देवबाग. देव इत असेल तेवढं वीस पंचवीस किलोमीटर.
हा. हा. म्हणजे मॅप - नापणे नापणे सोडून ते दुसर ठिकाण आहे का ते? मंचे.
हा हा. ते एक दुसरं आहे ठिकाण.
हम. हम.
पण भारी ए. सगळ्यात ते चांगलं आहे. ते नापणे बि- -पण्यापेक्षा. फक्त तिकडे एवढाच सीन आहे की तुम्ही आ - फक्त सहा दिवस, सहा दिवस अगोदर ना? म्हटलं मच्छी बिच्छी काही खाऊन नाही जायच असा विषय. नॉनव्हेज खाय-
म्हणजे व्हेज व्हेज जायचं. हां.
हां. म्हणजे आता तुम्ही बाहेरून येता म्हणून ठीक आहे बा. एवढं काय इश्यू नाही होणार. पण ज्यांना माहित- असून पण असे. नाही कराय तिकडे देवस्थान हाय कडक हाय तिकडे.
ते हे आहे का असं? म्हणजे काय तर होईल नंतर असं. जर नॉनव्हेज खाऊन गेलात तर.
हा, म्हणजे हाय देवस्थान आहे रे तिकडे.
हा, हा, हा आणि वॉटरबॉल कुठ आहे म तिथं?
तिथंच आहे बाजूला, वॉटरफॉलच्याच ठिकाणी तो आहे म्हणजे मंदिरा सारख असं भाग.
हा, हा, हा.
तुम्ही या, म तुमचं तुमचे आम्ही तुमच्याकडे आलतो काय- काय फिराय सारखं.
आता तू पहिला आला ना कोल्हापूरमध्ये.
कसली, महालक्ष्मीला जाऊ शकतोस महालक्ष्मीला.
हा. हा महालक्ष्मी, आणि तो गगनगड पण लागतो ना काहीतरी जा गगगनगड नाही, नाही.
आ, गगनगिरी लागतो इथं.
ते प्लेस कितपत हाय म्हणजे, ठीक. ठीक हाय ना असं म्हणजे, बघणं-बिघणं.
त्यात तिथे तर एक नंबर भाई, व्हियु एक नंबर हाय.
सगळ हाय.
हम्म, मग ते झाल्यानंतर तू जाऊ शकतोस कोल्हापूर मग ते झाल्यानंतर अस जवळ ना, एक अ, ह्याचा वाडा हाय. असं एक हे आहे ते, एका मूवी मध्ये दाखवलेलं पछाडलेला वाडा. तो तिथे बघू शकतोस. असं जवळ, तो तिथून, तिथून मग कोल्हा लपूर जाऊ शकतोस, कोल्हापूर मध्ये मग पहिले फस्टली महालक्ष्मीला. त्यानंतर मग तू रंकाळ आणि पन्हाळ्याला जाऊ शकतो पन्हाळ्याला.
अ, ह मी काय म्हणतो आणि तो तुमच्याकडे वॉ वॉटरफॉल तो मानसूनला चालू असतो, वॉटरपॉल मी रील्स बघली होती, तो गंधार वैगेरे कायतर. गंधर्व, गंधर्व काहीतरी वाटर
हम्म, असत -असत तरी चालत. ते वॉटर पार्क झालं रे, वॉटरफॉल नाही आहे तिथं.
हा, सॉरी वॉटर पार्क बरोबर. किती आहे तरी, फी किती असल इकडं?
पर पर्सन असल तीनशे, चारशे.
हम्म ठीक हाय, बघतो आम्ही पण आता तुम्हीइ इकडून निं गेल्यावर आम्ही येऊ तिकडे. जायचा प्लॅन करतात. तुम्ही आधी या आमच्या गावी, बघू.
हा, आम्ही येणारच हाय, सगळ्यांना घेऊन किती लोक आम्ही, दहा लोक तर असेल.
हा
हा
कोकण कोकण नाही रे भाई आधी येऊन बघून तर जा स्वर्गात नाही जा नंतर मग तुमच्या कोलावरचतो
आता आहे इथे
अग तू आता वॉलेला इकडे नसतो मग कोकणातच जा आहे मग काय सगळं बघस भरपूर आहे ठिकान इकडं
बघू आता तुम्ही लोकांनी फिरवल तर आम्हाला आम्ही बघेल
बघू फिरवतो इकडून तुला विजयदुर्ग म्हणजे हा ह्या तुमच्या आता वैभववाडी ह्या तालुक्यात पण फिरायला चांगला आहे देवगड बिवगड देवगडला आता विव्ह चांगले असत
हा
आ आणि तिथूनच राजापूरवरून हा देव आता मी हे राजापूर करणार ना राजापूर करणार ना मग राजापूरचे पुढ असणे राजापूर विस पंचवीस एक किलो मीटर असी बीच म्हणून हाय सनसेट म्हणून तुम्हा माहीती हाय ऐकलंस कधी
नाही ऐकलं नाही ना
तो एक भारी व्हिव पॉइंट आहे रे तिकडून भरपूर सनसेट साठी पेशल कुठून कुठून येत असं वाटत कि तिथे बस राहायचं कशेळी म्हणून गाव कशेळी कशेळी म्हणून गाव हाय त्यामुळ कसेळी म्हणजे देवघळी बीच आता
हा हा मी बघितलय रीलल्स वगैरे बघितल्यात त्या मला म्हणता पण बोलत होत
जाऊन तिकडे जाऊया म्हणून उद्या परवा
हम् एक नंबर व्हिव हाय असं वाटत की तिकडे आता सनसेट नाही विषय तरी पण व्ह्यू चांगला आहे ना एकदम खतरनाक व्ह्यू चांगला असतो आता
हा हा हां म्हनून मला म्हणता बोलत होत मगाशी जाऊ या तिक
हम
कशे होते
मोठ मी राहण्या बिन्याच मी सांगतो तुला राजापुरात कुठे म्हणजे तुमच्या बजेट नुसार आता तुम्ही उगच तरी पैसे खर्च खर्च करून जाल इकडे मिळून
हम् चालेल तर म तुझ्याकडे सगळं मग ते आणि
बघतो आमच्या घरी उभ घरी येऊन जा अं हं इकडे विकडे दाखवतो इकडच्या
तिकडे इकडे घरला बाईसोबत नको. बॉईस किती जाऊन शिकल्यानंतर आपण जा बॉईस सोबत नको रे कधी तरी येईल एकटा मी.
हम्म, चालंत.
कधी तर हे
होर ये आंब्या काजूच्या सिझनला, हा आंबे दे भरपूर-भरपूर सिझनला ये
हा हा हा, ठीक ये ठीक ये. हं, किती प्रॉफिटेबल असते कि तुम्हाला?
आम्हाला हा आता काय काय कधी कधी एक वर्ष होतं, प्रॉफिट कधी, कधी नाही हो असं. कोकणाला पण तला आंबे कोण देणार ना असं होणार ना किती प्रॉफिट होऊ नय तर न हो हं, तू किती पण घेऊन, घेऊन पण जाऊ शक
ह्या वर्षी कसं झालं?
आवच काय सगळे गेले लॉस गेले बहुतेक, लॉस गेले सगळे.
का रे?
अंबा झाला तर तो मोड पुरा खराब होऊन गेला. झाला पाच पाच मागचा, मागचा मे महिन्याचा इकडचा झाला पहिला आंबात ना. तुला माहितेल आजच्या मालाला कोण दर देणार.
असु दे सोड नेक्स्ट टाइम आता करा चांगलं. पाऊस पडला ना मध्ये मी खराब होत असेल.
होय, होय पाऊस माती आणि आऊ षधा वाले बोगस, तुमच्याकडे? आय भोगच पीतात औषध. इफेक्ट व्हय
दोन नंबर मग आपण घेताना, आपण घेतानाच आणायचं ना. कोल्हापूरला वगैरेच असं कुठे तर लांब आणि तिकडूनच घेऊन यायचे येताना.
आता? आता तोच, आता तोच प्लॅन आहे पुढच्या वर्षी डायरेक्ट कोल्हापूरला गाडी घेऊन जायचा. आणि तिकडूनच डायरेक्ट घेऊन यायचं एकटच.
तेच तर इकडे असं बोगस करत असतील तर मग तिकडे स्वस्त पण भेटेल जास् त घेतलात ना तुम्ही, इकडच्या पेक्षा स्वस्त प
होय, होय जाईल झाले. बाकी ठीक चालेल मी जेवतो आता, तुला कर हम्म, चालेल चल.
आचा